हा नमस्कार
नमस्कार सर नमस्कार अ कसे आहात ठीक ठीक सर ठीक सर हा माफ करा ताई काही कारणामुळे मधल्या वेळेत आपल्याला बोलता नाही आलं.
अरे अरे काही प्रॉब्लेम नाहीये, काही टेन्शन नका का घेऊ.
अ चालेल चालेल हा म आज कुठल्या विषयावर आपण चर्चा करूया काय?
आज काही नाहीओ असंच
चालेल मग आपण आज जरा मग मग लहान मुलांच, जे मोबाईल वर वाढलेलं प्रमाण आहे पाहण्याचं त्याच्यावर चर्चा करू.
ओके ओके.
हा कारण आजच्या धकाधकीच्या निवून धावपळीच्या म या जीवनात लोकांनी आप आपल्या लहान मुलांना स्वतःच्या म् मोबाईलच्या आहारी खूप ह
हो मोबाईलच्या आहारी खूप जा गेलेले आहेत लहान मुलं आणि ती तर मग मोठी समस्या आहेे ती ते पुढशी
हो कारण मुलांमध्ये त्याचा परिणाम त्याचे खूप अ कठीण परिणाम दिसायला लागलेले आहेत. मुलं अग्रेशन मध्ये म्हणजे थोडं अग्रेशन होतं इथ
आणि एक एक प्रकारे अ ते त्याच्याशी जास्त ऍडिक्ट झालेले आहेत.
बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे त्या सोडवण्यासाठी कोण प्रयत्नच करत नाहीत. पण जास्तच मोबाईल देतात, पण त्या त्याच्यावर कमी काही करून बघ त्याच्यावर उपययोजना करून हो कमी करता कसं येईल, त्याच्यावर कोण काय म्हणजे हे नाही करत
काय बोलत नाही किंवा आणि कोणाला बोलतात ना कि अ आपल्या राजकारन्यांना वगैरे काही पडलेली नाही. कि काय त्याच्यावर निर्बंध लादले जातील.
बरोबर.
असं काय आहे किंवा आपण स्वतः तरी आपण मोबाईलच्या आहारी गेलेलो आहे जास्त. असं पण झालेलंय. आपल्या आपण जेव्हा लहान होतो तेव्हा असं काही नव्हतं. मोबाईलचं प्रमाण हे त्यावेळी दहा टक्के होतं.
हो.
आणि आता ते प्रमाण शंभर टक्के
शंभर टक्के झाले बरोबर आहे कारण कसं झालंय की प्रत्येकाचं व्यवसाय म्हणा किंवा कोणाच कामाच हे त्या मोबाईलची ते - म -कनेक्ट झाल्यामुळे इतर लोकांना त्याचा - सोडवता येणं कठीण झालय.
कठीण झालेलंय आणि कसं झालंय? अ आता पहिलं आपलं, पहिल्या आपल्या आपण लहान होतो तेव्हा होतं अन्न वस्त्र निवारा.
हो हो.
ल्याला अन्न, वस्त्र, निवारा प्लस मोबाईल.
प्लस मोबाईल. शंभर टक्के बरोबर आहे. जीवनाचे अनिवार्य घ - -टक झालेला आहे.
घटक झालेलाय. पण आता पण ते लहान मुलांना आता गरज नाहीये.
नाही ना. हां ते थोडं पालकांनी पण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे- कि बाबा आपण मुलांना देतो. मोबाईल आता त्यांच्या सोयीनुस- -सार. म्हणजे समजा त्यांचं काम व्हावं पालकांचं म्हणून ते- काय करता? हा. चल घे बघ आणि थोडा वेळ व बघ. मग त्यात थोड्या वेळाचा परिणाम असा होतो की, ते प्रमाण वाढत वाढत वाढत वाढत जाऊन मुलं- त्याच्या आहारी जात- -तात आणि त्याच्यातनं सोटणं का होणं कठीण होऊन जातं. हो.
त्याची एक सवय लागते आणि ते एक व्यसन म्हणून कंटिन्यू होत पुढे.
बर आहे.
हो. ते व्यसन लागलं नाही पाहिजे मुलांना.
मुलांना ते बैठे खेळ कोण देतच नाही. मैदानी खेळ पण बंद झाले. प -
मैदानी काय? म्हणजे मैदानच बंद झालेत. मैदानाच्या जागेवर मोठमोठ्या इमारती-
इमारती उभ्या राहिल्याय. त्यात त्यांचा तरी दोष काय मुलांचा? - शाळेत पण पटांगण राहिलेली-
राहिलेले नाहीत. आणि अ त्यांना पटांगण माहितच नाहीहेत.
नाही नाही. आणि अभ्यासाचा पण जो, जो एवढा ओझ त्यांच्यावर- आता बरोबर आहे. खेळणार कुठे?
खेळणार कुठे? आणि- जिकडे तिकडे इमारती उभ्या केल्यात. जिकडे तिकडे अ औद्योगिक-
चालू आहे हो. त्याचा पण परिणाम होतोय. हा. आवाज जीवनशैलीवर - कारण मुलांच खेळणार तरी कुठे? तो तो एक मोठा मुद्दा होऊन जातो.
मोठा मुद्दा होऊन जातोय. हो.
हो. वातावरण असं झालंय की अ बाहेरची परिस्थिती तशी पण नाही राहिलीय. कि आपल्या मुलांना सध्या एकट पा सोडणं आणि एकट- पाठवणं कुठे कि मुलं आपल्या डोळ्यासमोर असतील तर ठीक आहेत पण- डोळ्याआड गेली तर मग काय होईल आणि- काय कितपत होईल? याचे परिणाम पण खूप भयानक ऐकू यायला लागलेत. त्यामुळे आजकालचे पालक पण त्यांना बाहेर सोडत नाहीय. त्या कारणामुळे.
बरोबर. आणि अजून एक प्रकार आता नवीन आलेला आहे.
हा हा हा हा.
म्हणजे आता बोलतात ना टर्फ? म्हणजे पहिले आपण मोफत- खेळायला जायलो. आता लोक पैसे देऊन खेळाय ला जातायेत. असं झालेलं आहे. म्हणजे अ खेळण्याची पण सोय राहिलेली नाही कि. फ्रीली माइंडने कोण खेळू शकतो बाई तू फक्त एक तास खेळ.
हा.
आणि एक तासाचे पैसे दे पुढचं, पुढच सगळं बॉब बुक आहे.
हो हो बरोबर म्हणजे ते म्हनततं लोक इव्हन मोठी माणसं. पण मनसोक्त ज खेळायच.
म्हणजे आहो आपण, आपण जे लहानपणी खेळायचो मनसोक्त. कधी जायचो घरी घरातून आणि कधी घरी यायचो. घरच्यांना पत्ता नसायचा की आपण कधी येतोय आणि कधी जातोय आणि आपल्याला इव्हन पत्ता नसायचा.
शंभर टक्के बरोबर.
इव्हन आपण घरी गावी तरी गेलो तरी गावी मोबाईल वगैरे नव्हते.
नव्हते नव्हते.
तिकडे मैदान होतं नाही तर नदी. नदीमध्ये एकदा गेलं की चार तास मग त्या नदीतून बाहेर येणार नाही.
बाहेर नाही ना.
आत्ताची मुलं नदीमध्ये जायला घाबरतात.
नकी.
सगळं त्यांना म्हणजे हा सोडलं. म्हण म्हणजे ते घाबरत म्हणजे आपण एक प्रकारे त्यांना. तरचर टाकले आहे.
एक्रच बनवलं खरंच ह आपलीच आपलीच चूक आहे आपल्या पालक लोकांची. कि त्यांना कुठ्या मोकळ्यापणा दिलाच नाही आपण.
होय आमचे वडील आम्हाला आमच्या वडील आम्हाला लहानपणी. पाण्यामध्ये सरळ ढकलायचे नदीमध्ये जा हो बघतो काय ना. बुढलस रस्त मी हाय.
ह ना.
आणि आत्ताची मुलं ढकलून पण जात नाहीत.
नाही नाही.
आजं पणडलंय ह. आणि आणि मुंबईमध्ये त्यांना मग ते पोहण्यासाठी क्लास लावा. म्हणजे सगळं आता बोलत ना बिकाऊ झालेलं आहे सगडे पैसा बोलतो आता.
हा पैसा बोलतो पैशाशिवाय उठणं नाही पैशाशिवाय.
बसणं नाही तेच झालंय ना आपल्या आपल्या वेळी ज्या सुखसही होत्या. त्या सुखसोयी आता विकत घेतयेत हे लोकं.
हो हो. विकासाच्या नावाखाली हे झालेलं आहे सगळं चालू आहे सगळं. आपण शाळामध्ये तर.
म्हणजे विकास नक्की होतोय की कोणा हा अधोगती होतय तेच कळत नाही.
मुलांना आठ-आठ, बारा-बारा तास मुलांना अभ्यास आपण. बस पण आम्ही पण आपण. पण अभ्यास केलाय पण एवढा आप बारा-बारा तास नाही एवढा केलाय.
नाही केलेला अभ्यास हेच ना अभ्यास. म्हणजे ह्यांचा अभ्यास बघायलाला तर भूक एवढी मोठी. अ पुस्तकं एवढी मोठी आहेत जाडी-जाडी आहेत तर ती म्हणजे. आपल्यालाच कंटा य तो बघितल्यावर हे आणि हे ते पण. कधी आपण जेव्हा बॉल वर्गत होतो ना त्या वर् पुस्तकची शिशु वर्गातली बाल वर्गातली म आता त्याला हे म्हणतात काय ते ज्युनियर के जी
के जी, जुनियर के जी, बोलत त नर्सरी, जुनियर के जी ते व्याख्या बदलली आहे. अभ्यास तोच आहे आणि त्याचं स्वरूप बदलून टाकलाय.
आणि अभ्यासाचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे अति झालेलं आहे.
अति, अति, अ अति अ त्याच्यावर हे.
आणि ते विचार आणि ते सगळं पुढे सगळे लिंकच बनत जातात. ती पूर्ण कनेक्ट होत जात ना सगळं ते त्याच्यामुळे मग लोक हा
त्याच पैश कमावण्याच साधन आहे पण झालेले आम्ही तुम्हाला फॅसिलिटी देतो इंटरनेट देतो तुम्हाला अँप देतो. मध्ये तुमच्या मुलाच हे काय काय गरज आहे माझा मुलगा जेवढ मुलगा असेल मुलगी असेल जे ण असेल त आपल्या कुवतीप्रमाणे शिकणार.
हो तो त्याच्या कुतीप्रमाणे शिकणार ना आणि त्याच जेवढं एज आहे त्याच एज नुसार तो शिकणार
हो
आपण पण शिकलो आपण पण आपल्या कुवतीप्रमाणे शिकत गेलो ना, असं थोडे की कोणी लादलं की आपण आणि त्याच्यामुळे पुडे अ ती म्हणजे एकमेकांना असं बोलतात ते सगळं कनेक्ट होत गेलं सगळं त्याच्यामुळे लो मुलांवरचा अभ्यासाचा लोड एवढा वाढला. वजन एवढं वाढलं की, त्याच्यामुळे आत्महत्या पण व्हायला लागतय.
तेच
मग म्हणजे काहीतरी चुकतय ना कुठेतरी
परिस्थिती आपणच बिघडवली आणि आपणच त्याच्यावर आता रडत बसलोय असं परिस्थिती झाली.
आता आपल्या वळी मराठी शाडा होत्या. आणि एकच बोर्ड होत मग सगळं छान होतं ना एकच बोर्ड होत आता ते चार चार बोर्ड पाच पाच बोर्ड मग मग तेच ना
प्रेमाने शिकवायचे, ते गॅदरिंग पण असायचं. सांस्कृतिक कार्यक्रम पण असायचे, क्रीडा पण व्हायच्या. सगळं एका गावात ना दुसऱ्या गावात जायचं. खेळायला ते किती छान होतं आता मुलांना एका एका इथल्या एका शाळेतन टर्फलाून येतात र करून शाळेला आण सोडतात झालं त्यांच्यासाठी तेवढं जरा विरंगुळा..
हो आणि वरतून त्यांच फी एवढी जास्त असते. म्हणजे त्या फी मध्ये आपण आपण तर फ्री मध्ये शिक शले मराठी स्कूल म तर हे एवढं फी घेऊन करतात काय?
तर नाही नाही तर मुलांना पाहिजे तेवढ्या फॅसिलिटी देण्यात घेतो म्हणून सांगतात पण काय ते देत नाहीत. त्याच्यातन त्यांचंच नुकसान होतं मुलांच
ज्युनियर के जी मध्ये चाळीस हजार जर फी घेणार असतील चाळीस म मिनिमम सांग म तुम्हाला एकदम कमी कमी सांगितले हा म्हणजे ते घेऊन कायच देतात तेच मला समजत नाही आ आतापर्यंत त एक मोठा कोडा आहे ते
हो न सुटलेलं, सुटण मुश्किल आहे मुश्किल आहे. हा ना.
असे भरपूर आपले प्र श्न समाजातले पण ते प्रश्न पण आपणच निर्माण केले आहेत आणि आपणच त्याला जबाबदार आहोत.
हो.
आ आन्सर मिळणं कठीण हाय काय का आपण अ - -
तर हे होणं गरजेचं आहे. पण ते शोधायला गेलं तर आपण काय होत सर कि आपण जर समजा मुलांना मराठी शाळेत घालायचा विचार केला पण मराठी शाळेत आता सध्या असं झालंय की शिक्षकच नाही आहेत. शिकवायला शिक्षक नाहीयेत. आणि शिकवायचं जरी शिक्षक असले पटसंख्या कमी झालीए.
हा तेच झालंय किंवा निदान - - निदान मराठी शाळेने तरी पुढे अपग्रेड व्हा ना तुम्ही तिथे मराठी सेमी मिडियासी सेमी इंग्लिश चालु करा इंग्लिश चालू करा. शाळेमध्ये हा काहीतरी भर करा ना. आता आमच्या पण मी आता बोरवले राहतो तिथे पण आमच्या ते सुविधा म्हणून शाळा आहे तिथे त्यां च्या तीन शाख आहेत तुम्हाला तिनीही शाखेपैकी कोणत्या शाखेमध्ये शिकू शकत काही जबरदस्त नाही. कोणताही बोर्ड तुम्ही युज करू शकता म्हणजे - - तिथे मराठी मीडियम आहे. सेमी इंग्लिश आहे आणि इंग्लिश आहे असंय.
अं. अशी सुविधा असेल तर प्रत्येकाने हा शाळा टिकेल ना. य ना पालकांना आपला निर्णय घेता येतो कि ब चला एक वर्ष एक वर्ष एका मुलाला आपल्या मुलाला मराठी मिडियम मध्ये टाकून बघू त्याची प्रगती बघू तर त्याच्यात जर त्यांना वाटलं की नाही बाबा होत हाय तर ते दुसऱ्या बोर्डला जातील त्यांच्या सुविधेनुसार. त्यांना फी प परवडत असेल तर.
चालेल चालेल. आपण बोलू परत या विषयावर हो. हो, हो. चांगली चर्चा झाली परत करू हा. ओके.